हॅलो
हॅलो.
हा बोला.
का नाय. काय म्हणते काय स्वयंपाक बनवला आज?
आज क नाय हरभऱ्याची उसळ बनवली.
हम्म.
मम्मीन ते वारीला निघालेत माझे.
कोण?
मम्मी पप्पा म्हटलं. हा येतय आवाज? माझे मम्मी पप्पा वारीला गेलेत म्हटलं. येते का आवाज?
हा म्हटलं
मी बोलत राहते.
काही
हॅलो.
हॅलो.
हा बोला ना.
अगं म्हटलं पाय गेलेत का वारीला?
हो मम्मी पप्पा पायी गेले पप्पा की नाय गावातलीच दिंडी जाते चित्रंबक स्वामींची.
ती दहा तारखेला गेली अकरा तारखेला गेली एकादशीला मागच्या. आणि मम्मी ना आळंदीच्या मावलीच्या दिंडीसोबत गेली मग ती एक दिवस आधी गेली.
हा.
ती पुण्याला गेली मग ती दिंडी पुण्यात येत यत होती. आपलं शनिवार वाड्यात थांबलेली होती वाटत मग तिथून शनिवार वाड्यापासन मग ते त्यांच्यासोबत पायी गेले.
आता काल परर्वा त्यांची जेजुरीला मुक्काम होता. दोघ वेगवेगळ्या दिंडींनी गेले. माउलींची दिंडी खूप मोठे असते मम्मी म्हटली हम् त्यांचे प्रत्येकाचे हे प्रत्येकाचे वेगवेगळे म्हणजे क्रमांक असतात जस आपल तुकड्या वगैरे पाडलेल्या असतात ना.
तसे त्यांचे गट क्रमांक वगैरे त्या टाईप असतात मागच्या वर्षीच ते जात्रे च्या वेळीस होते या वर्ष काय बोलण झालं नाय. म्हणजे दिवसभर ते फोन स्विच ऑफ करून ठेवून देते एक काय वारी चालायचं असतं प्रवासन ते मोबाईलच्या कोण ओझ वाळगत रात्री मग
बोल उचला बोला त्याच्या
बोला परत ते भजन चालू असतात आवाज येत नाय कुठे रेनचा प्रॉब्लेम म त्यामुळे ती रात्री सगळ्यांचे मिस कॉल पाहून तिथे का बेसिक ती सारी पोर पोरी एक तेवढे चार पाच फोन लावून देते. कालत तिने रे मला व्हाळच मे उचलत नाही ना फोन माझं म्हणजे मी फिरायला गेलेले होते तरी मला व्हॉइस नोट टाईप करून पाठवली होती व्यवस्थित काळजी करू नको टेनशन घेऊ नको मला छान वाटलं काहीतरी शिकली बुवा नवीन आहे की नाही पहिले व्हॉट्सअपला मेसेज पाठवलेला होता आणि तिने मला काल व्हाइट नॉट पाठवली होती मंत्र चला शिक शिकली शिकली हा शिकली काहीतरी दुसरं वर्ष आहे तिचं मागच्या वर्षी पहिलंच होतं आणि पप्पांचं पप्पा आधी पण जात हो त्यामुळे त्यांचा दाव बारा बारा वर्ष बारावी वारी आहे त्यांची
अं
हम्म पहिले आम्ही लहान होते तेव्हा जायचे मध्ये गॅप केला आता पुन्हा चालू झाले
काय जेवला
काय कुठे, कुठे काय, काय घडतं वारीत बिरीत बिचारे मागे एक ठिकाणी ऍक्सिडेंट झाला ते झालं मी चालली यावेळेस पांडुरंगाची कृपा आधी पाऊस पडून गेला वारीवाल्यांना टेन्शन नाही इथून तिथून म्हणजे रोडने आता पाणी वगैरे काही लागत नाही उन्हाचा आहे थोडा त्रास म आता एक नाही तर एक काहीतरी पण उन्हाचं सहन होऊन जात, पावसाचं नाही होतं
चाललं नाही जाय पाऊसात मग तेनी चालले आसं ह चालले
कपडे ओले होता पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी जागा ओली झोपायला नसते हे कसं माणूस गर्मीत पण ते उघड्यावर बी पडलं म्हणजे गरमीमुळे सगळे त्यांचे टेंट असतात टेन्ट नुसार पाच वर्ष तेच आता दीपे घाट चढून लेट नाईट दिंडी पोहोचली होती माऊली तिथे एक दिवस पूर्ण तिथंच मुक्काम केला होता त्यांनी, दुसऱ्या दिवशी गेलेच नाही. जजुरीकडे प्रस्थान केलं नव्हतं घाट उतरून आल्यावर एक दिवस पूर्ण मुक्काम केला आणि मग दुसऱ्या दिवशीच परत गेले मी जेजुरीला
चांगलं आहे बाई. चांगलंय जेवढा दिवस करता येत, तेवढा दिवस करा त्यांना तिथून जवळ पण पडतं म्हणा जास प्रवास नाही करावा लागत ना
हा पंधरा दिवसाचा प्रवास आहे त्यांचा.
हा
एकादशी ते ती एकादशी
हम्म ती एकादशीच्या ती एकादशी बर आज कोणतरी येवून
पप्पांना बोललो, पप्पांचा नेमका आता पाय त्रास देतोय, आता जाऊन येेते पप्पांचे पण त्या दिवशी गाडीवरच आधीच जायचं म्हणता ह्यावेेळेस त्याचे पप्पा घेऊन गर्दी राहते, आधीच जाऊन दोन, तीन दिवस आधी दिंड्या पोहचायच्या आधी
काका आता ना
दींड्या आल्या कि म खूप लांब गाडी लावावी लागते जागा राहत नाही, काही नाही.
तिकडे पावली चावावे लागते हा ए हा बोल ना येतोय ना आवाज.
म्हण मीच बोल हा तुम्ही कामात ये म्हणून मीच जास्त बोलते की तुम्ही फक्त काम बी करा ना हा हा पण करा. तिकडचा बी आवाज जास्त येतोय.
ते कालचं डेली रिपोर्टिंग असतं ना, मग कोणी किती काम केलं?
हम्म
सांग सांगितले ना तेरा नाही चार केले, चार अ तीन डिपार्चर होते एक डी ओ केला मी. हा आणि सचिन सरांनी एक केलाय. आणि एक हे ना अक्षय सरांनी केलेला ये सहा झाले ना. हा ते रात्रीचं
बाकी भाऊचा पण जॉब व्यवस्थित चालू आहे का? त्यांना एक ह हॅलो
म रोजचं जे काम करायचं ते सांगायचं रोजचं सरांना दे पड जरा पड
हम्म बसते.
हम्म मग काल कोणी किती काम केलं ते
हम्म भाऊचं पण काम व्यवस्थित चालू ये.
हो हो व्यवस्थित चाललयं.
त्यांच, पण चांगलं ये आता त्यांच पण चांगल रुटींग लावून गेली, म्हटलं बरवून गेलं टेन्शन नाही आता हम्म
चांगलं ये ना तुमच पेमेंट झालं का?
मग झालं ना, दहा तारखेलाच झालं होतं. हा, ह, दहा ह, बावीस हजार रुपये झाल होत
भाऊचा एकला
अ नाही त्यांच पण उशिराच येत सात आठ तारखे नंतरच ये त्यांचं पण. त्यांच तर ह्यावेळेस उशीरा आलं होतं अक त्याचं महिन्याला दहा दिवसाच, पण भेटत नाही ग त्यांना
हम् काय पेमेंट ये त्यांना नेमकं.
अ त्यांना आठशे अकरा रुपये रोज-
रोज
हा, आठशे अकरा
हम्
हम् ज्या दिवशी गेलं त्या दिवसातच, पेमेंट सगळं असते.
हा, ते बरे ना मग आपल्या पण सुट्टी घ्यायला लाज नाही वाटत वाट
हो हा
सुट्ट्या ज जास्त घ्यायच्या पडल्या असत, मग आपण बी बिनधास्त बोलू शकतो, मागू शकतो ना गरज पडली की तुम्ही पेमेंट तर देणार नाही, घ्या कापून माझ्या सुट्ट्या असं त्याच्या समर्थ म्हणतो तुम्ही पेमेंट पण घेता, सुट्ट्या पण घेता मग मागायला पण आपल्याला नको. नको वाटत, अस काही ठिकाणी आहे ना‌ तुम्ही असल्याना तर सुट्ट्या माणूस आपणहून कमी घेत.
कस तुझे नाही तुझे भाऊ, कस बोलायला, बोल बच्चनय.
हम्म, तेच्या हाय ते मला आता कळाल.
नाही. तुझ्या भंज बघ म बाळाच्या लग्नाच्या दोन सुट्ट्या, त्या पेमेंट नाही, दिल त्यानी म्हणजे, अपसेंट नाही दाखवल तर सरांनीच पगार स्लीप भरून दिली, तीनं मग त्यांना साडे दिवस हां सगळे दिवस प्रेझेंट करून दिल होत. म्हटल
हम हम्म पुढ तरी काहीतरी स्किल आहे. हाये आमच्याच भावाचय.
हां, म
प्रत्येकात असत बा ते हिडन स्किल कुठेतरी निघत ते बाहेर एखाद दिवशी.
हां बोलायला कोणाला बोलू देत नाही, ना मग आसय.
हम्म, मग ती स्किलच मेन आहे, ना त्यांच्यात आपण तेच म्हणायचो. कोंडे काय कोणाला बोलू देत नाही, ते वकिलय बोलण्यात त्याचच त्यांनी भांडवल केल. त्याचीच त्याचच भांडवल केल, मग त्यांनी उपयोग झाला कुठेतरी त्यांना. चांगलय आम्ही बी आता तेच म्हणतो, बर झाल वर्ष लागल बस सेटल झाल व्हायला पण बर झाल, सगळ मस्त.
हा तेचयत झाल वर्षभरात
हम्म लागतच, आणि उलट तुम्ही त्या मानानी तुम्ही कमीच दिवस घेतलेत. तुमची सेटलमेंट कमीच दिवसात झाली तरी. त्या मानाने पाहिला गेल तर बाकीचे दोन दोन तीन तीन वर्ष सुद्धा नाही होत सेटल.
हम्म आता आम्ही ना हा त्यांच्या मित्राने सांगितल आता लागलाय ना. तरी का बेस्ट खर्च न करता डायरेक्ट घर घे त्यांनी तर सांगितल आम्हाला. पण मग इथे माझ्या नंदे भाऊ नाही म्हणतात ते. फ्लॅट घ्यायच ते म्हणतात, रो म्हणजे प्लॉट घे मग प्लॉट घेऊन बांध. पण मग आम्ही प्लॉट बघितले, इंटर नाही पण प्लॉटच्या किमतीच म्हणजे, आता अ तो प्लॉट माझ्या मते फक्त किती होता बेशीं इथे वारवर हिशोब असतो ना. बेंशी वारचा प्लॉट होता तो तर तो कमी कमी बघ म्हणजे प पंधरा फूट. आणि असा चाळीस फूट पंधरा बाय चाळीसचा होता तो. तर त्या प्लॉट ची किंमत बावीस लाख रुपये फक्त फक्त प्लॉटची ह
हम्म
अ मग अस
ठीक आहे ना माई म्हणजे तो
पण मग बावीस लाखचा आपुला पंधरा बाय चाळीसचा.
हम्म.
हम्म मग असं लांब लांबच त्या हा.
विचार केला आपला पन्नास फुट होत ब हे चाळीस येन ते दहा होतं ते हे पंधरा. पासपोर्ट असून
हा पंधरा फुट आणि मग आणि साईडने तीन फूट किंवा पाच फूट सोडा लागणार आहे ते असं म्हणजे दहाच फुट मग धवायच आईचं भांधका मुलं असं
हम् आता कसं आहे आम्ही पण आता करायश वि च करत होतो आपण क आप फ्ल घे चकीच मध्ये हे नाही राहात आणि काल परवास बोल नत तुमचे भाऊ आणि बरं आहे बा आपल्या म्हातारपणाला जर आलं त्याचं भाडं तर तेवढंच फक्त पण तुम्हाला तर राहायचं आहे तर त्या हिशोबाने बी ठीक आहे.
आणि मग बांधायला मग बांधायला लक्ष कोण देईल मग ह्या घरापासून मग ते बांधकामा जागा लहान पडत
लांबच पडते हा ते पण आपल्याला मग नाही म्हणजे असं पप्पांसारख एखादा रिटायर्ड माणू असलं तर ठीक आहे पण? तुमच्या घरात तेवढे ते पण नाही एवढे दिवेळ देऊ शकणार.
हम्म.
त्यांना सांगणार न काहीतरी वाडवा करून घेण्यासारखं
तेच ना आता अ परवाच्या दिवशी पण थोडं वाटत प ना आशकत पण नाही मग फिरायला जायची गरज नव्हती.
माई ऐका ना माई ऐका ना माई हा माझ्या विचारत मी ठेवतो
हम्म चाल. शाळेला आता दुपारून कळल का आता नाही करत.
बरं ठीक आहे दुपून करा मग बोलू हो चाल ओके बाय
ह. आलाय तोक वेळ माज आ बघितल नाही का मॅडम आम्ही